हॅलो हा बा एक लाईट सारखी ये -जा कराल्या स्वयंपाकाला हॅलो स्वयपाक गॅसवरअसतोय ना?
गॅसवर असतोय
ओ त्याची बॅट कुठे आहे हो बॅट पिल्याची बॅट नाही तिथं अ गाडी का हलवायला आहेस? हॅलो! नको ते बाळाचं आहे नको बाळाच आहे तूझ तू जा दादा संग खेळ जा तिकडे जा अ दादांचं आलंय बाळ त्यानं बॉल आणलाय ते बॉल मागालय तुझी बॅट बघ पली कळाआई आहे काय?
अरे पिंटूच्या आईला पण झटका आलाय म्हण काय झालंय म्हण की
होय ते ॲडमीट आहे कि
हम्म मिरजला
हम् काहीतरी ऑपरेशन करायचं म्हणत होते ह्यांनी हं शिरा ब्लॉक झालेत ते हम् हम् येत्या कि बघायला भारती ताई तेन
घरला आणल्यावर येणार आहेत म्हणं कधीच नाही भारती ताई त्यांचं पण ते बागाशी काम चालू आहेत ते इथंच आहेत
हा हा
तिकडे गेलेच नाहीत चार आता तुम्ही बोला मी कोून घे आणि ते त्यांच्या शुभम आहेत ना
हा
त्या काम होत नाही असं त्या भारतीयच्या
हम्म आसच ये
हो म सगळी सगळीच पोर आस कुठ कामाची आणायची माझ्यासारखी
होय होय तर तर
मामाला काल आणि मी बोलत बोलत म्हणलच
हा
त्या अक्षानं पोरगं आणलं होत म्हटलं
हा
त्याला रात आणि दिवस कामाला लावत होती आणि बापू तो लय रखरख ती बोड्याच हाय म्हटलं
हा
अक्षाचा बाप तुझ्यावर चा हाय म्हणलं परत तेच म्हणताना म्हणतोय होय होय काय बोलला नाही आणि परत म्हटलं बोलता बोलता आणि माझ्या तोंडात न गेलं. ह तेला वाटल तिन हजार ते पगार आता बघ म्हणलं आणि गेलं म्हणलं ते पोरग नंतर आताच बोललासं म्हणता बग त्याला तीन हजार नुसत आणि तुला एवढा आहे तर एवढे
हा ह ह
ह
गप बस जायच नाही तोंड बंद करून
हस्ता ना गप बसत नाही मी जितल्या तिथ बोल
हम्म होय होय शान म्हणत असतील लय
चाला होता भांडण काडली त्यासनी मामासंग आग हे नी एक काम करत नाहीत सरळ
काय राहिलंय मग
च्या कर केला न हो ता कप धुतली न्हवती ती पाण्याच कॅनच बदलून ठेवल्यात
आता तुला पगार देतेत म्हणल्यावर तूच करायला पाहिजे की
नाही आयला सांगितल्यावर आई बरोबर त्याला त्या मम्मी बी तीच म्हणत्याय तिथं राहून तू त्यांच्यावर दादागिरी कर तुयस काय म्हणती मम्मी
जा म्हणल एका दिवशी दुसर आणतो माझं मी म्हणल
होय म्हणल की आण म्हणून बसतोय मी पण
हम्म आणि काय मग
काय नाय?
हम्म हम्
तिथ वाढदिवस होता काल एक विसभर केक केक कापल्या म्हणल की तिकड आणून देणार तेमुळ आम्हीच औषध वाली पलीकडचे
हम्म हम्म
आईस केक खाऊन खाऊन मळ मळाय
म फ्रिज ला ठेवायचं घरला नाहीच पोरी ना जरा अं तेच की ठेवायचं दिल्यावर आणून फ्रीजला आणि परत जाताना घेऊन जायच
मग तसच केलं डबा होता मो ठ्ठा डबा भरून ठेवलं.
आता कोण केक कापतेत खात नाहीत.
खात नाही पहिल्या पहिला मिळायच नाही. कापत्यात ते हि आणलेलं परवा खायला प्लो आणलेला सहज
केक? पेस्ट्री?
पेस्ट्री कुठलं अर्धा किलो आईस केक
हा कुनी
मिच कि
हम्म हम्म
नाईतं ते जागा मालक नाही का तेजी बायको करत्या
हा हा
शारदा काकी तीला सांगता बाहेर लावलेलं.
कसं अर्धा किलो?
अडीचशे रुपये.
हं हं महागअसलं?
हो मामा कुठं तर जेवाय चाललेला
हा
तवर खायाला करून दिलं मामीला. पुरवी मी लिखी खाण्या केकच खाल्लासा व्हय. केक आणि हे आणि कायतरी केलतं बइ ते हेज त गुळ घालून चपात्या शिजवलेल्या.
हा हा
तसलच करत्यात वाटतं तिकडं कर्नाटकात.
होय खात्यात रे तिकडं गूळ घालून, साखर घालून, शिजवून खात्यात वाळ्याचप पात्या ना?
कसल्या हुत्या काय मइत. मी काय
ह आवडत नाही आपल्याला तसल.
हूं पुरी खाय म्हेत खात्यात चाारत्यातच की ते आमच्याच ताटात जे थोडा घेतेल जेवन आणि आ ते आयला तेन बरं नसं चार सुद्धा आईला तीन बरं नसल्यावर सुद्धा ती हे करायचं हा ऊन ऊन भाकरी ग
हा
भाकरी केलेल्या परातीत हूं चेचायची
हा खरडा तेल हे
अजून हं ती तुकड खाल्ल्यागत लागतंय हं खरं मला आवडतं ते एकदाच खाल्लं मला आवडलं रोज करतो मण त्याकड आयला आवडत नाही ते
हूं हूं
वरनं वरनं चांगल हे झालेलन त्या
हूं हूं हूं हूं
का त तिला राग येईल म्हणून
हूं हूं
अ सगळं मराठी बोलत असल नाय
हां होय दहा रुपये. आं पाच हा तिकडं कन्नड त्या पोरी बी हो उघडतील नंतर आयला वट
हा हा
काठीनं मारीन.
हां हां
मग आणि काय?
काय नई
हम्म
ऊन बग की कसल पडालय.
होय
आज लै ऊन होतं आता पाऊस आला तर यील पण तिकडं खालतिकडं तिकडं सलगर बेळंकी इकडं झालंय काळं.
सलगर तिथनं कितीए? जवळ
बेळंगी जवळ हाय इथनं.
बँक कि
दहा बारा किलोमीटर ताय
जवळच हाय कि म. हं ह आईच आई पण आलती परवा पिश पीव्हर मीरच्या आणल्यात. ते हिंगंणगावला गेल्यालो त्याव
हा हा त्याच्यात काय मिरच्या पिकत्यात काय
ह पन्नास जनावर अन पन्नास माणस आहेत म्हणून. बघ मग किंमान जनावरांचं करायला एक एक दोन गडी आहेत म्हण. आणि मन जनावरांचं करायलाग ते वैरण पाणी.
हा
माणस हायत. आणि जर घरचं करायच हा आणि ते हेंच ते त्या आईच्या बहिणीचा त्या बहिणीच्या सुनच ऑपरेशन झालय दोघिन च म्हणता हा माणसांची वरदळ असत्या म्हणून त्या कुकीसने बघायला पाहून बि ऊन कमी जास्तीला धून भांड्याला
होय आणि आजून एक सून हाय ना
तीघी सुना आहेत त्या
तीन सुना येत दोघी जण रे
तिघी येत हे वाड्यावर नव
खूपसंगीला
हा-
हा हा खुपसंगे डफळापुरातन किती बारा किलोमीटर होतं
हो हो हे इथ बघू हो हो आणि आणिजे आहे नि काकी येत दोघीच हायेत का जया नी जया आणि संगीता त्या दोघी जणच आहे
हम् हम
वाड्यावर
हा हा
आणि मग बा काय मग त्यांच्यात काय किती तीन दोघजण ते दोघजण त्या हिला चांगल मार्क पडत प्रतीक्षेला नव्वद टक्के पडले त्या ह्याला जया नाही का
हा
त्यांच्यापूर गेला चांगलं मार्ग पडलं
वार सुटलंय का ऐकू ये ना
हो इकडं पण वार सुटाले ऊन पडलंय आता
हा हा
काय वातावरण झालं वार सुटलेल गार
हम हम किती झालं भाऊ टायमिंग
आ
किती झालं बघ म्हंटलं